असस्तय माझा आवाज येतोय तुम्हाला
हा येतय.
हा काय करताय.
काय नाही बसले आत्ताच जेवले तुम्ही जेवला का?
हो माझं पण जेवण झालं काय जेवले?
आम्ही चेंबोऱ्या केलेल्या
हे चंबोर आहे का
हो खेकडी माहिती आहे का? तुम्हाला चिंबोऱ्या असतात त्या
पहिल्यांदाच ऐकते हे नाव
हो का,
हो तुम्ही बनवलंय का?
हो स््रॅप बोलतात बघा त्याला
इकय नाही मी तर ऐकलंच नाही या नाव खरंच नाही ऐकलंय हो म्हणजे कसे असतात ते
असे म्हणजे त्यांना चार पाच अस पाय असतात दोन आंगडे असतात त्याच्याने ते सगळ करतात. पावसाला येतात बघा नदीत पण असतात समुद्रात असतात. शेतामध्ये पण आता असतात पावसाला निघाला ना.
जिवंत असतात का ते
हो जिवंत असतो.
आपपडे जीवंत असत ते खेकडे कायतरी बोलत तिला
हा हा तेच तेच
अच्छा हा हा आमच्याकडे ना खेकडे बोलतात तिला पाणीतच असताना ते
हो आणि पाण्यात समुद्रात असतात किंवा न. म असतात आणि आता आता शेतामध्ये पण येतात ना ते
हा म्हणजे पावसामध्येच असतात ते हा त्याच्यात दिसतात ते बरोबर आहे आमच्याकडे पण खात. पण मी हे नाव ऐकलेच नाही तिला हे बोलता म असं. म्हणजे जास्त खात नाही ना म्हणजे आमच्या घरात आमच्या घरात खात नाही. म्हणजे गावाकडे खात तिला हो. खात तिला पण आमच्या घरात खात नाही आणि मी नाव पण पहिलींदाच ऐकलं म्हणजे पाहिला पण ये तला आम्ही बघितलंय आणि ते आमच्याकडे ना ते दुसरं नाव घेता म्हणजे खे. तिकडे बोलता तिला
हो खेकडे पण बोलतात हा डंग असतात.
दंक असताना कोणी सांगता खायला चांगले लागता असं बोलता.
हो मस्त लागतात आता आता आमच्या नदीत जातात ना. घरातली तर मग आणतात पकडून हा तर काल गेलते ना घरातले तर आणले पकडून मग आज तेच केलं आज संडे पण आहे.
हा चांगली गोष्ट आहे.
आमच्याकडे बहुतेक आता म च ची पाऊस सुरू झाला की मच्छी वगैरे ते खातात जास्त
हा का आमच्याकडे पण खाता मटन फिश अ ते खेकड्याची रेसिपी सांगा ना मला
फेकड्याची म्हणजे आपल्याला वाटत नसते. तर ना तो वाटण करून ठेवायचा अगोदर म्हणजे खोबरा
ते म्हणजे ते दगड असत ना त्याच्यावरती ना.
नाही. गॅसवररच करतात कांदा टाकतात कांद्यामध्ये कांदा लालोईस पर्यंत परतवतात. ना आपला साधा आपण शिरून
अच्छा हां.
आपण फोडणी कशी देतो तशीच कांदा टॅमेट टव मिरची टाकून घ्यायची त्यात
हो का?
आणि नंतर मग आपले सगळे मसाले टाकायचे हलत मीठ मसाला गरम मसाला आपला कोणता असेल ना मसाला ते सगळ टाकायचंय आणि त्यानंतर मग ते असतात. खेक टाकायचे त्यात आणि पाणी टा ून त्यांना शिजून द्यायच आणि वाटण करायच खोबरा लसूण खबरा अगोदर भाजून वगैरे घ्यायचा हा. पूर्ण करायच तो भाजून घ्यायचा खोबरं त्यात कांदा पण भाजून घ्यायचं मिरची आला लसूण ते वेगळा पेस्ट करायची त्याची आणि मग ते टाकायचं त्यात आपण रस्सा करतो ना त्यामध्ये टाकायचा म्हणजे थोडा जाड होण्यासाठी
हा कोणाला कोणाला झाड आवडतो कोणाला पात्र आवडतो
हा आणि अजून वेगळ्या प्रकारे पण करतात ते खेकडे आहेत ना ते असे अक्का ठेवून उपकतात आणि त्यात ना ते एक कवटी असते ना त्याची त्यात हा त्यातार भर म्हणजे कस सांगू अ आपलं चना असत चण्याच पीठ तो घेतात
हो
चण्याचा पीठ आणि तांदूळ भाजतात
हा
आणि मूग मूग आपली मुगाची भाजी
हो हो
ते भाजून त्याचं पण एक पीठ तयार करतात त्यात पण कांदा वगैरे टाकून एक असा मिक्सर करून घेतात आणि तो वरचे असते ना त्याची कवटी त्याद्वारे ही एक वेगळी रेसिपी आहे म्हणजे दोन तीन रेसिपी आहेत त्याच्या
हो का
हो
चांगलं सांगताय तु्ी तर खायला पण टेस्टी लागत असेल ते
हा काय काय ना असंच डायरेक्ट म्हणजे आपण वाटें करतो ना त्यात आवडतं किंवा काय काना भरलेला आवडतात
हा
प्रत्येकाची कशी वेगवेगळी रेस्ट
वेगवेगळे ज्यांना जस आवडतं ते तसं खाता बरोबर आहे अ
आता आमच्याकडे वेगळी आहे तुमच्याकडे वेगळी अस
हा म्हणजे आमच्या घरात तर खात नाही ते अम् पण ऐकलंय मी गावाकडे खाता भरपूरच म गावाक
हो हो का
हा आणि गावाकडे खूप जास्त चालताना ते म्हणजे नंदी धरण विहिरी असतातच गवाकडे त्याच्यामुळे हो
साात खूप
हो
फिश वगैरे तर खूपच खातात
हा फेश वगैरे खूप खाता अ मटर पण खूप चालू आहे आमच्या गावाकडे म्हणजे खातातच
हो चिकन मटन वगैरे चालूच असतो जास्त करून तर कडधान्य भाजी वगैरे नाहीच करत कधीतरी उपास वगैरे असल का करतो संकष्टी किंवा का असल तर
हो
नाहीतर आता मच्छी उन्हाळची कशी सुकवून ठेवतो ना
म्हणजे गावात त्या गावाकडे म्हणजे ते फिशवाले असताना विकायला गे येत म्हणजे त्या गावाक ते शेतात पण जातात काम वगैरे करताना मग त्यांना एक दिवस दोन दिवस लागतच खाला
हो लागतच
हो
म्हणजे कशी ती सवय झालेली असतं ना
हो सव झाली आणि त्याच्या नंतर कस ते शेतात काम करता मग शेताच्या काम सुरू झाले कि मग शेतात ते अ म्हणजे म्हणजे भाजीपाला टाकून देता स्वतः ते म्हणजे मार्केट मध्ये नाही विकत ते घरच्या सा म्हणजे हा ताजा ताजा तोडून आणता
अस
हा ताजा ताजा म्हणजे तोडून आण तान बनवता मग
हो
काय काय म्हणजे काय काय लावतात तुमच्या शेतामध्ये
आमच्या इकडे म्हणजे वाल लावतात चवली लावतात मूग मटकी म्हणजे हे कडधान्य लावतात
हा आमच्याकडे पण भाज्यापाल्यामध्ये भेंडी लावता वाल लावतात चवळी कोथंबीर
म्हणजे हिथं भाजीपाला वगैरे नाही लावत पण कधान्य असतात ना ते लावतात आणि जास्त करून भात
हो का तांदूळ पण लावता
हो जास्त करर्यंत आमच्याकडे तांदूलच
म्हणजे पाणी भरपूर असेल तुमच्याकडे मग हा आमच्याकडे तर काल काल नाही पडला परवा खूप जोरात पाऊस होता आमच्याकडे मग त्याच्यात कापूस वगैरे लागवड करून दिला आमच्याकडे पण नाही वातावरण तसच आहे पाऊस येल असं वाटतोय.
हो रोजचा वाटत येईल पण येतच नाही.
हो येतच नाही म्हणजे शेतकरी वाटच बघताय अजून पण यायला पाहिजे ना पाऊस
हो आता सगळ्या वळी पेरणी पण केलेत. आता भात लावतील ना तर पेरणी केले पण पाऊसच नाहीये.
हा बरोबर
तुमच्याकडे काय काय लावतात म्हणजे शेतामध्ये?
शेतामध्ये आमच्याकडे ना जास्त कापूस, मका हे लावता. नंतर खायला खायला हा सोयाबीन पण लावता कोणी कोणी
आमच्याकडे ते नाही होइत.
वांगे पण लावता वांगे भे डी अजून मिरची विकाय मार्केटमध्ये विकण्यासाठी मिरची पण लावता
हो का चांगला आहे म आमच्याकडे ते नाय आमच्याकडे भात कडधान्य हे लावतात जास्त कर हो का आ आम्हाला ते सगळे विकत आणायला लागत हा इकडे म्हणजे भात करतात ना ते तांदूळ विकतात एवढी म्हणजे जागोजागी अशी शेतच आहेत ना आमच्याकडे तर म्हणजे सग सगली लावतात सगळी तांदूळ लावतात हो म्हणजे असं शेत एक पण तर रिकामा नाही ठेवत.
चांगली गोष्ट आहे मग तुमच्याकडे पाऊस म्हणजे तांदूळ हा का ते ब साधे लावता की बासमती वगैरे पण लावता का?
नाही बासमती नाय आपलं साधं असतं ना तेच लावते हा बासमती नाही इकडे. कोणी लावलंय मी तर ना ऐकलय कधी बासमती बासमती ते कोणाला पाहिजे असलं तर रोजच्याला कोण बासमती खाईत नाही आमच्या
हा ते पण पण ते साधे तांदूळ अस असताना ते खूप म्हणजे त्याची खिचडी पण चांगली लागते आणि भात पण चांगलं लागत ना, बासमतीपेक्षा हा ते बासमती हो बिर्याणी साठी ठीक आहे ते बासमती.
बिर्याणी मग ते ते आम्हाला कधी आता बिर्याणी वगैरे करायची असली ना!
खिचडी पण एवढी चांगली नाही लागत. हा बरोबर आहे.
हा खिचडी कशी जरा खिमट वगैरे जरा चांगली लागते ना
पण घरात कोण कोण आहे अजून तुमच्या?
अ पर्सनल इन्फॉर्मेशन नाही ना द्यायची.
हा ठीक आहे.
तुम्ही काय केलता जेवायला?
जेवातला आम्ही चवळी केली होती आज.
हो.
हा चवळी.
बर आहे आमच्याकडे जास्त चवली वगैरे पण खाहीत नाहीत.
हा का?
चवली आम्ही म्हणजे शेतात उगते आमच्या पण आम्ही जास्त विक पोच म्हणजे शेजारचे वगैरे अगोदरच ऑर्डर देऊन ठेवतात. ते हा आम्हाला पाहिजे.
अ म्हणजे तुमच्या म्हणजे शहरात राहते की गावाकडे म्हणजे गावाकडे कस बाजार पण भरतना त्याच्यात पण येतं ते.
हा थांब दहा मिनिटं झाली मी करते कॉल मग बोलूया.
हा ठीक आहे चालेल मला तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं. कर मग तू का चालेल बाय.